हॅलो,
हा येतोये ताई आवाज?
हो येतोय. नमस्कार ताई,
नमस्कार मी कॉलेजला होते, मी मॅथ्स पण मला शिकवायला आवड त आणि काम्प्युटरचा जो विषय आहे सी लँग्वेज तो पण शिकवलेला आहे मी. मग आता हे कस बदली होत राहते ना दुसरीकडे मग आता आम्ही ज्या ठिकाणी आहोत तिथे मला शक्य नाही दूर जावं लागत थोडं. मग हा. त्याच्यामुळे मग नाही ते करता येते मग मी आता सध्या हेच ऑनलाईन जे जे काम मिळेल ते करते आणि बाकी मग मला आपले बॉटल्स वगैरे असतात ना काचेच्या बॉटल्स थंमसप च्या वगैरे
हो हो तेच की तुम्ही करता का स्वतः
हो. हो. हो. त्याच्यावर छान डिझाईन काढायची ते कलर मिळतात आपली बॉटल तर कलर त्याच्याने ते पेंट करायचे ते करते मी ते पण आवडत मला करायला. आणि बाकी मग हेच आपले घरातले काम आणि जेवण पण म्हणजे छान बनवते मी व्हेज नॉनव्हेज दोघं प्रकार छान बनवते.
तुम्ही व्हेजिटेरियन का नॉनव्हेजीटरेन आहे.
पण
दोघं पण आहे का
हो
हम. हम
तुम्ही
मी दोन्हीं ऑलराऊंडर आहे हम मिस्टरांना जास्त आवडत ते मला नाही आवडत जास्त
हो का
हम
हम. हम जेवण बनवायला पण आवडतं आणि वेगळ्या वेगळ्या ह पद्धतीच्या रेसिपीज ट्राय करायला पण आवडतं मग ती करत राहते. बनवत राहते. आणि परत आता हळूहळू म्हटलं आता आई तरी किती दिवस देणार ना आपल्याला मग आता हळूहळू वेफर चकली जे आपले उन्हाळ्याचे पदार्थ असतात हा मी हळूहळू म्हणजे माझ्या दोघांसाठी जेवढे पुरेल एवढं थोडं थोडं छोट्या छोट्या प्रमाणात करते आहे आता सध्या
हो का मी मी त सर्वच बनवते उन्हाळी पदार्थ आणि दिवाळीचे पण पदार्थ बनवनते सगळेच स्वतः हो स्वतः ता
हो हो मी आता शिकते आहे दिवाळीला पण य म्हणजे मागच्या वर्षी दिवाळी जाण नाही झालं घरी सुट्टी नसल्यामुळे मग आम्ही मी सगळं बनवलेलं
हो ना
हो म्हणजे पहिल्यांदा प्रयत्न केलेला पण छान झालं सगळं ह् मग असं वाटतंना आईला पण किती त्रास द्यायचा म आपण पण कधी शिकणार ह्या वस्तू सगळ्या गोष्टी ते मग छोट्या छोट्या प्रमाणात सगळं घेऊन आणि विचारलं तर आईलाच सगळ विचारून आणि एका वहीवर लिहून ठेवलं म्हणजे मग परत परत करायला पण आणि आपलं शिकणं पण होतं
हो ना नाही मी पण असं मुलांना अधून मधून ब बर्फी बनवून देत असते सुट्टी असली का त्यावेेळेस हे आवडत ते बोलते की हे खायचंय ते खायचंय बनवते मुले दोनी मुली ना. हम्म
आणि ह्या वर्षी तर बघा आता नवीन लोणचं खावं असं वाटतं ना
हो लोणचं पण बनवलंय इथ आम्ही. हम्म
मग मी एक किलो कैरी आणून आणि फस्ट टाईम लोनच पण ट्राय केलं या वर्षी हो.
तुम्हाला आलं बनवता?
हा हा.
पहिले आ माझ्या सासूबाई बनवायच्या माझ्या. मग आता आमचं डिवायडेशन झालंय ना त्याच्यामुळे मग आणि मग या वेळेस काही बनवलं नाही. यावेेळेस बहिणीकडनं दिलं ते सोपं असतात करायला पण मग कसं बाळ छोटं असल्यामुळे काही इतकां प्रत्येक गोष्टीला इतका वेळ देता येत नाही ना
हो हो बरोबर आहे.
हम्म घरातली कामे पण असत भरपूर आवरायची आणि ते पण बाळ पण बघाय आणि मुलीला छोट दुसऱ्या मुलीला पण स्कूलला जायचं असतं, सकाळीच लवकर. हम्म.
हा ते तर आहे ओ, कामाचा व्याप आपल्या मागे एवढा असतो की ते म्हणजे नाही म्हटलं
हो आणि का त्यात कसं आपलं म्हणजे प्रत्येक रुटीन बदलत चालत ना आज काय बनवायचं काय नाही हे सगळं आपण अगोदरच हे केलं ठरव ठरवून घेतो.
हो. ते तर आहेच. हळूहळू जस जस काळ बदलतो त्याच्यानुसार तर म आपल्याला पण तेवढ फास्ट चालावं लाग
ह आणि आता पूर्वी सारखं तसं इतकं काही फारस चांगलं पण नाही भेटत आता, सगळं केमिकल वगैरे भेटतय खाणं. पहिल्या सारखं पहिले कसं नॅचरल असायचं खाणं. लोनच वैगरे लोनचं विकतच लोनचं भे तर त्याच्यामध्ये पण केमिकल युज केलेलं असत. प्रत्येक गोष्टीत आता, नॅचरल आता फळे वगैरे असता बघा ते. सगळे पावडर टाकून पिकवलेले असता.
हो, फळ तर सगळे केमिकलने पिकवलेले असतात. त्याच्यामुळे, ते आणली की जोपर्यंत ते आपण त्या माणसाकडून घेत नाही तोपर्यंत ते एकदम टव टवीत दिसतं तात आपल्याला आणि घरी आणले की ते लगेच काळे पडतात. खराब होतात.
झ्या माहेरी माझ्या आईनेच स्वतः अ आंबे पडलेले होते ना. मागे वा खूप वारा होता पावसाचं वातावरण झालेलं. त्या त्याच्यामध्ये तिने असं एक केमिकल टाकून पिकवले. पण ते नाही पिकले ते खराब झाले. आम्ही फेकून दिले मग, ते बघितले.
हो.
हं. केळी पण तशीच बनून बघितली होती. केळी तर डायरेक्ट असं म्हणजे बे इतका म्हणजे चव पण लागत नव्हती तिला आणि काहीच एकदम अस हे काय म्हणतात खराब झालेली अशी. एकदम तशी. हं.
ते पिकत पण नाही आणि कच्ची पण नसते. ते अशी मध्ये काळी पडते ना.
हो काळी पडते आणि असं वेगळंच तिचा वास येतो. उग्र वास येतो तिला.
हो का?
हां.
हो. आणि तरी पण आता तर बऱ्यापैकी म्हणजे ते ज्यांना जे आहे, आजूबाजूला मिळत चांगला तर ते खाऊ शकतात. पण जे दूर दूर राहतात त्यांना तर सगळं केमिकल वालंच असतं खायला. अ पर्यायच नस तो ना.
हं हं.
चला, आता सगळीकडे तसच झालंय म्हटल्यावर मग काय म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये भेसळ होते. आता सगळंच केमिकलवालं आहे. तर ते आणि मुळात म्हणजे चव पण नाहीये आणि जे प्रोटीन आप ल्याला मिळायला पाहिजे किंवा आपल्याला तरी आपण त्या खूप चांगलं खाल्लेलं आहे, पण आपल्या मुलांना
हो आणि सगळं आत ता म्हणजे केमिकलच आलेल आहे खाण्यामधी.
हो म्हणजे कोणताही पदार्थ घ्या पण तरी मुलांना बघा ब्रेड पाव पिझ्झा सँडविच बर्गर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप आवडतात
हो पण आपण आपण त्यावेळेस आपण आपण स्वतः खाल् आपण स्वतः त्यावेेळेस खाल् नाही आप मुलं त्यावेेळेस जास्त करून सांग की आप पिझ्झा खायला पाहिजे पास्ता पाहिजे पिझ्झा पाहिजे आणि ते ण मुलाना ह्टा बाई बनूनच देतो खाण्यासाठी त्याच्यातून
काही पौष्टिक अ काहीच पौष्टिक घटक त्यांना मिळत नाही पण मग ते जिभेला चव देतात ना जिभेची चव वाढवतात ते घटक त्याच्यामुळे मग ते त्यांना जास्त आवडतात आणि घरची भाजी पोळी मग ते चऊ त्याच्या पुढे फिकी पडते म्हणून मग ते नाही आवडत मुलांना चला आता जमाना तसा आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबत
सगळं बद सगळं बदलत चाललंय त्याच्या नुसार आपण बदललंच गेलं पाहिजे ना पूर्वी तर होत आपल्या आई वडील सांगतात ना असं नव्हतं आमच्या वेळेस तसं आम्ही असं करायचो आम्ही तसं करायचो कामं वगैरे घरातली
आपल्या आई वडिलांचा काळ तर खूपच छान होता
आपला पण त्या आपला पण काळ खूप छान होता म्हणजे आता पा सहा वर्ष पूर्वीपसूनच हे झालंय जस कोरोना आलायत ना तस सग सग एक एकमेकां बशी जाऊप पण येत नाही आणि त्यात फ फोनमुळे आणखी मोबाईल काही चांगलं पण आहे मोबाईलमुळे घेण्यासारख आणि काही वाईट पण आहे
हो मोबाईल म्हणजे आहो आता बघा एक प्रकारचं व्यसन होऊन गेलंय बाबा लोकांना
मुलं पहिले कशी खेळायची वगैरे एकमेकांमध्ये मिक्स व्हायची तस आता नाही आता मुलं एकटे एकटीच राहता आई वडील जॉब निमित्त बा बाहेर असले की मुलं घरामध्ये मोबाईल टीव्ही वगैरे तेच पहिले तसं नव्हतं ना आई वडील काम वगैरे करत अस ए मुलं सगळ्या मित्रांसोबत खेळायचे लपाछपी वगैरे खेळ खेळायचे
आपले खेळ आपल्या मुलांना ण माहिती नाहीह आपण किती खेळ खेळलेलो आपले विट्टी दांडू लगोरी अजून खो खो माझं मामाचं प त्र हरवलं ते तळ्यात मळत असे किती खेळ होते आपले कि आपल्या मुलांना ते गेम अजून माहितीच नाहीत हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय ताई
हो येतोय ना येतो
होा अे त्यांचे गेम म्हणजे त्यांचे मोबा मोबाईल मधले गेम असतात मुलांचे मोबाईल मध्ये कार्टून बघणं व्हिडिओ बघणं त्याच्यातलेच गेम
तस आपण स्वतः खेळ ते मोबाईल मध्ये बघता खेळतात तसं आपण स्वतः खेळ खेळयचो.
हो आणि ते त्याच्यामुळे काय व्हायचं आपलं व्यायाम पण व्हायचं ना शरीराच त्याच्यामुळे भूक लागायची. आता मुलं एका ठिकाणी बसून मोबाईल बघ त्यांना ते जेवण पण नाही आवडत, मग भूक पण नाही लागत.
तेच तर मुलं खेळच खेळत नाही तर काही करत आपल्या
काय करणारे, चला छान आहे नाही थांबा ना पूर्ण होऊ द्या, दहा मिनिटं पूर्ण झालं कि ना ठीक आहे चालेल.